हॅलो
हॅलो हा येतो ना आवाज? हा, हा, हो, हो येतोय येतो. तर आपण म्हणजे मी काय म्हणत म्हणजे आसं सकाळचं पण ते कपड्याचे वगैरे पण दुकान भरपूर झालेत आपल्या इथ म तेच्यामुळ आस सोर्सच कोणत्या गोष्टीचा राहिला नाही की बाबा काही पण केलं तर म्हणजे भरपूर दुकान असल्यामुळ म्हणजे जास्त हे पण होत नाही म आपण जास्त नुकसान पण आपला करून घेऊ शकत नाही तेच्यामुळ आप ला व्यवसाय काय टाकायचा म्हटलं तर तसं ते तिथून आपल्याला भेटलं पण पाहिजे ना समजा आता एखादा व्यवसाय जर टाकायच म्हटला त कप ड्याचच दुकान जरी टाकायचं म्हंटला त इन्व्हेस स्टमेंट किती करावे लागते तेच्यासाठी मग ते भरपूर आलं ना म तेच ते आपल्याला तेवढं बेनिफिट पण मिळालं पाहिजे की आपण दुकानाचं भाडं वगैरे लाईट बिल देऊन आपल्याला थोडंफार शिल्लक राहिले पाहिजेत पैसे. असं हे फक्त आता चालतं कुठे तुम्हाला सांगते स्कूल, कॉलेज वगैरे असतात ना तेच्या बाहेर म्हणजे खायलाच वगैरे एखादं दुकान टाकलं तर ते चालवून जात म्हणजे वडापाव म्हणा आणि त्याच वेगळंच आता मुलांच कसं खाणं वगैरे पण चालवून जात हा. आणि आता मुलांचं कसं झालंय वेगळं काहीतरी म्हणजे आसं नको की अ म्हणजे वडापाऊ वगैरे पण आता एवढी क्रेज नाही राहिलेली लोकांची.
नाही आता चायनीज ला जास्त असं किंवा मग पाणीपुरी वगैरे यात जास्त इंटरेस्ट हे मुलांना. कॉलेज बाहेर जर असच केले असले तर हो
हा मंचुरियन म ते फक्त चालतं. ते पण कसं असतं तेला पण म्हणजे आपलं हे ठेवलं पाहिजे आपला पेशन्स म्हणजे काय म्हणायचं आपल्याला हे ठेवायचं पेशस पेशन्स ला काय म्हणायचं मराठीमध्ये? अ आपले सयम सयम हा, हा.
नाही म्हणजे कोणता पण बिझनेस करायच म्हटलं ना संयम ठेवायलाच लागतो. पण आज इन्व्हेस्टमेंट केली आणि लगेच उद्या भेटेल असं नस त म चारही महिने लागता दहा ही महिने लागू शकता. ते सेटल होण्यापर्यंत वेळ जातोच.
जातो म ते कसं होतं आपल्या आपल्या एवढं पेशन्स नसतात ना की बाबा असं वाटतं ना आज आपण उभं केले तर चार पैसे मिळावे म्हणून म तो पेशन्स नसल्यामुळे म्हणजे आता लगेच म आपण काय म्हणतो मिळत नाहीत पैसे जाऊ दे नको आपल आपण हे करायला नको ते आपल्याला लॉसमध्येच येतं आपण त्या गोष्टीमध्ये लॉसमध्ये येतो. म हे आसं हा मग ते आता लोका कपड्याच्या दुकानामध्ये किती म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये तेचा एकदा धंदा हो तो म्हणजे कसं असतं अ दिपवाळीच्या सीझनला, यात्रेंच्या सीझनला, नाही का लोक आता कसे थोडेफार आशे आधीमधी कस रेग्युलर जास्त कपडे घेत नाहीत. मग सनावाईज सनवाईज घेतात म तेव्हा तेचा भरपूर धंदा होतो. कि ते वर्षभर तेच्यावर टिकवून धरू शकतात धंदा. पण तेवढे तेच्याच पेशन्स पण आहेत की बाबा नाही महिनाभर धंदा झाला तरी पण आपलं चालू शकत एवढं म्हणजे ते लोक हे असतात हा
ऑलरेडी म्हणजे त्यां च कसं असतं ऑलरडी त्यांची घरची परिस्थिती तशी असते की ठीक हे आता नाही आता ण इन्व्स्टमेंट केली तर वर्षानी जरी निघाली तर मग काही प्रॉब्लेम नाही. का कस क आज टाक आ इन्व्स्टमेंट के पण त्याच्यावर. मग त्यातून इन्कम नाही आला मग ते घरात पण तणाव वगैरे निर्माण होत. मंगल म्हणजे होतच. प्र्ये ला प्रब्म आणित कस. कपडा वगैरेच दुकान असेल किंवा शॉप असेल तर. तसं डेकोरेट पण करायला लागतं की ग्राहक पण त्याच्या म्हणजे ग्राहक काय बाहेर आधी शॉप बघ. तो बाहेरून कस आहे वगैरे चमक धमक दिसली तरच तो मध्ये एंटर करतो ना.
करतो म्ह ना.
हो कारण की आता म्हणजे देखाव्याला जास्त महत्त्व दिले गेले म्हणजे आपण जरी असलो. तरी थोडं शॉप वगैरे असं थोडं ऍक्टिववेट वाटलं छान वाटलं की मग एंटर करतो चला बाबा घुम आहे तरी कसे. कपडे वगैरे मग गेलं मग चॉईस पण करतो ना आणि जर ते असं साधारण. काय म्हणजे आपण बघतो आपल्या पण बघण्यात य बघायचं साधारण छोटस दुकानं असतं. पण तिकडे जायला थों. ब्रँड नाही वाटत इथे एवढी खास नसेल बर का असं विचार करून आपण ते टाळतो तिथे जाण मग. असा प्रकार होऊन जातो.
भरपूर म्हणजे हे करायला लागतय. तुमच्या इकडे असं फिरायला वगैरे कोणतं ठिकाण आहे का.
म्हमच्याकडे असं हो म्हणजे. आमच्या साईडला नाशिक साईडला आहे ना त्र्यंबकेश्ोर म्हणून ये. ह कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. हो तिथे खूप छान आहे फिरण्यासारखं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप छान आहे. जे डोंगर वगैरे य वरती डोंगरांवरती पण देवस्थान आहे मग तिथ. ते जायला आणि साईडला असं खूप छान वातावरण असतं.
त्र्यंबकेश्वर म्हणजे कोणतं देवाचं स्थान आहे तिथे.
तंब केशोर. त्र्यंबक राजाचं देवस्थान येते एक महादेवाचं देवस्थान येते. त्र्यंबक राज म्हणून तर तिथे. त्या गावालाच नाव त्र्यंबकिशोर पडलेले आहे म्हणजे देवाच्याच नावाने. पडलेल तर तिथे कुंभमेळा असतो म्हणजे नाशिकचा कुंभ. नाशिक माहित आहे ना नाशिक पासून चार ते पाच किलोमीटर आहे ते.
ते आता कुंभमेळा झाला ते तुम्हाला बघायला मिळालं का.
नाही नाही अजून आमच्याकडे कुंभमेळा यायचा आत्ता जो कुंभमेळा असेल ना तो नाशिकला असेल.
हा का ते विगोरी काय ते ते लोक येतात ना आघोरी अगो.
हो आघोरी लोक. येतात भरपूर गर्दी असते म्हणजे खूप अ इतकं की आता म्हणजे. अ त्यासाठीच आमच्याकडे पूर्ण रोडची कामं चालू आहेत कुंभमेळा अजून यायचा आहे ना सत. सत्तावीस मध्ये कुंभ मेळा तर आत्तापासूनच त्याच तयारी चालू आहे.
हो का म्हणजे काय असतं तो कुंभमेळा म्हणजे काय असतं तिथं.
कुंभमेळा म्हणजे एक बारा वर्षातून एक असं पर्व असतं की तेव्हा आहे ना. म्हणजे त्या तिथे एक कुंड आहे खूप मोठं कुंड आहे. तिथेच ना तीन नद्यांच संगम आहे तिथे तीन नद्यांचं पाणी येतं. तर तिथे अंकोळ केल्याने मग असं. अ ज्यादा तर जे आपण म्हणतो अघोरी लोक वगैरे जे साधू संत आहेत ना. ते त्या वेळेला जास्त महत्व देेता ते. खास टायमिंग असतो काही दरिद्यांचा ते आपल्याला नाही कळते टायमिंग वगैरे असं. राशी नुसार काय असेल ते आपल्याला नाही एवढं लक्षात येत पण त. तेव्हा तिथे येतात आंघोळीसाठी खास त्या आंघो ळीला खूप महत्त्व आहे बाकी गोष्टी. पेक्षा मग ते साधू लोक जिथून कुठून असेल ना ते तिथे येतात आंघोळी साठी.
हां ना मग आपण आपण नसते ना करायचे आंघोळ वगैरे त्या पाण्यामध्ये
नाही आपल्यासारखे लोक पण करताना म्हणजे ते पण मग आप हो म्हणजे आपल्यासाठी पण खूप चांगली असते त्यावेळेस तिथली अंघोळ. पण आपल्याला एवढं चान्स नाही भेटत आणि आपल्या लक्षात पण नाही येत का हा टायमिंग तोच आहे असं. कारण त्यातलं एवढं नॉलेज नसतं ना आपल्याला त्यांना कसं ते आपण म्हणतो ना ते भविष्य वगैरे त्यानुस ते कायच होत राशी त टाईम वेळ काळ तसं आपल्याना एवढं म्हणजे माहित नसतं त्यातलं ना.
हा हा आमच्या इथे नाही एकदा आता अ हे झाले होते. अ की म्हणजे यात्रेच्या वेळेस ना त्यांच्यातलं ते अघोरीे एक लोक आल होता म्हणजे एकच माणूस आला होता. आणि त्यांना ना ते देवळात जायला त्या म्हणजे तिथला तो काही कोणतरी असेल मोठा व्यक्ती त्यान ते ना अडवलं कि तुम्ही थोडा वेळ थांबा आणि नंतर जावा आतमध्ये तर त्या अ घोरी त्यांना राग आला बरं का. आणि तिने बाई काहीतरी असं फुकल त्याच्यावर आणि निघून गेले तिथ तितुन त्यांनी दर्शन घेतलं नाही काही नाही काही नाही. आणि ते निघून गेले. तो माणूस तिसऱ्या दिवशी म्हणजे मरण पावला. अचानकच असं जाग्यावर. त्यान फास लावून घेतला घरामध्ये म्हणजे काय बोलले देव जाणं ते पण त्यांचा श्राप असतो म्हणजे लागतो खरच लागतो तो
हो हो म्हणजे ते ऑलरेडी गुरु लोक म्हटल्यावरती म्हणजे ते एवढी जंगलातला राहून एवढं तप तपश्चर्य करता म्हणजे त्यांच्याकडे तेवढ पावर असणारच ना म्हणजे इकडे पण येतात ना मग बरेचसे आघोरी लोक म्हणजे खूप सारे येतात तच हे करणारे म्हणजे काही हिमालयात राहणारे पण येतात तिथे येते आंघोळीसाठीठी
हा
म्हणजे खूप लांब लांबचे जेवढे म्हणजे ते जास्त देशामध्ये जेवढे पण साधू संत मोठे महात्मे सर्व येत मग आपल्यासारखे साधारण लोकांना एवढं काही तिथे इंटर नाही होईल भेटत क्चित लोकांना इंटर होता य तिथे कारण की गर्दी एवढी भयंकर असते ना कि बरेचसे लोांचा तिथे प्राण जातो म्हणजेंद्राचेंद्री होऊन म्हणजे होत अस तेवढ ट्रॉपिक पण खूप असते आणि पण खूप महत्त्वाचा काळ मानला जातो तो पर्व काल जो स बारा वर्षात नाही येतो
हो ना
हो
खरंच ते म्हणजे ते लोक पण कसे असतात ना कि क वर्षाचे म्हणजे असतात झ त्यांचे ह जास्त असते ना आयू भरपूरचते तुमच्या कॉल ला हगतच नाहीत का मिस्तर आले गावावरून तुमचे हा
हो चालेल मी करते तुम्हाला कॉल हो मी पण कर मज कारण की मला पण कम्प्लीट आता करू कि उद्या करू म्हणजे उद्या सुट्टीच असेल ना तुम्हाला पण
हाा चालेल उद्या केलं तरी चालेल मग आपण कंटिन्यू उद्या करू मग अजून आहे टय म तुमच्या मिस्टर आले
नाही अजून म्हणजे आमचं कसं शेतीचे कामचा पेरण्या वगैरे चालू आहे ना त्यामुळे थोडं नाही तर मग एवढ्या वेळ ते येऊन गेलेले असता घरीचे असतात प सध्या पेरणी व वगैरे चालू आहे ना त्यामुळे थोडस आणि शेती भरपूर असल्यामुळे थोडस
हा ते तिकडे थांबलेच तुमचं कोणा झालं तुम्हाला रिसीव्ह करायला येते पण कॉलिंग करायला प्रॉब्लेम आहे ना
हो म्हणजे मला पण खूप आ टास्क कम्प्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे
होय आणि तेी कंप्लेट झाल्याच्यावर कसं आहे हे पण दाखवत नाही ना तिथ दुसरा्या टास्क तर याला पण प्रॉब्लेम येतो ना मग रिसिव्ह केलं आहे तर नंतर काय होणार तुम्हाला ुम कित्य रिसिव कर चावाल त नंतर तुमचे त्यांनी कॉल पण उचलले पाहिजेत ना आता माझ मी करत राहिले एखाद्याला माझी आता पेंटिंग आहेत भरपूर म्हणजे मी आ भरपूर केले पण येणारे कॉल माझे पेंडिंग आहेत असं पण तेवढं म्हणजे नंतर आता तुम्ही एखाद्याला करणार म्हटल्यानंतर ते तुम्हाला नाही करू शकत म्हटल्यानंतर ते जरा हे करतात ना करताना
हो म्हणजे आता यात कसं आहे जर खरं सांगायचं गेलं तर दोघांना पण बेनिफिट आहे क एकाला ते असं काही नाही आता तुम्ही मला कॉल करताय तुम्हाला जस पैसे येणार आहे तसं मला पण येणार आहे मी पण ते फ्री म नाही बोलत किंवा माझा वेळ देते पण म्हणजे यात कसं झालं सगळ्यात पहिले आम्हाला टास्क आलेला होता तरी त्यांना तीन महिने झाले तेव्हा कॉलिंग टस् जो आ पहि फर्ट तो आम्हाला आला होता तेव्हा दहा ते पं लेज होतो आम्ही म आम्ही काय ठरवलं की एकमेकीना कॉल करायचे मग त्यात आम्ही दोघे कशा होतो की ठीक आहे कोणी विचारलं ना, कॉल करू का, होकरा म्हणजे म्हटलं आता फायदा तर दोघींचा पण, मग नाही म्हणत काय अर्थ, आणि आम्ही ठरवलं होतं ना, एकमेकींना कॉल करून घ्यायचं, म आम्ही दोघी अशा, होतो की कोणी विचारलं हो ठीक करा, मग तुम्ही करताय करा म ते म्हणायचे आता आम तुम्ही करा आम्हाला, आणि असं नंतर आम्ही, आमची म्हणजे लास्ट त्यावर डेट, फिक्स होती की शेवट, चा, मग त्यांनी अचानक सांगितलं की बारा वाजेपर्यंत टास्क कंप्लीट करा, नंतर बंद होणार आहे, त्यानंतर आम्हाला दोघीचा कॉल,, कोणी रिसिवच करेना म्हटलं अरे म्हणजे एवढे हा, आणि मग त्यानंतर, आम्हाला एका ताईने सपोर्ट, केला होता, म्हणे ठीक आहे, मला कॉल करा म्हणे तुमचे होतील तेवढे, त्या दो म्हणजे त्याच एका ताईने, आमच्या दोघींचे कॉल रिसिव्ह केले नाही, त बाकी सगळ्यांनी म्हणजे, ज्यांच्या कॉल केलते ना, त्यांनी सुद्धा आमचे रिसिव नव्हते केले,
हो ना असचं, करतात होय. चालेल, चालेल ठीक आहे, मग ताई करा मग उद्या वगैरे हा,
हो, हो, चालेल.
हां ठीक आहे, बाय,